हॅलो.
हॅलो.
हा बोला. काय चाललंय हा येतोय आवाज आता.
नाही आताच घरातलं का आवाला आता.
तिकडं रेंजच
हा थोडा रेलचा प्रॉब्लेम असेल ना.
हा हा हा लावला होता मी दुपारी फोन. माझं आता आता झाड झूड करते आता पोरांना घ्यायला जायचंय.
हा शाळेत गेल्या असतील ना.
हा शाळेत गेलेत मिटिंग आहे आता त्यांची साडेचार ला.
हा का.
म आता त्यांची अ त तयारी करते माझी.
हा.
हा मग जाते शाळेत घ्यायला पालक सभाये पोरांची
हा.
आणि मग थोडा वेळ थांबते. साडेपाच वाजेपर्यंत मग दोन्ही पोर शाळेत येत.
हा.
मग घ्यायला जा लाग
हम्म. तुम्ही दुपारी फोन केलता मला पण त्या पोरीना नेलता ना कॉलेजल जाते ती.
हा सांगितल होत म्हण मी कॉलेजला आहे मम्मी घरी गेल्यावर फोन करते. हा हा कुठ जाते कॉलेजला?
तिकड जाते नाशिकला जाते.
नाशिकला कुठ आय टी याला विल्लोळीला.
नाही नाशिकलाच के टी एच एम ला कॉलेजला.
हा का कितवीला?
अकरावीला.
अकरावीला का बरं नाशिकला?
ह मग तिकड राहून पण क्लास करता येईल ना.
हा हा म ती कडच राहते.
हा तवर येऊन जाऊन करील मग हॉस्टेल ला नंबर लावला हा मुंडेगाववरून
हा मुंडेगावला हा ह मला तुमचं नाव ऐकलं मला वाटलं हम्म हम्
काय नाव आलत
हा मला वाटलं माझ्या वर्गात होती ना अ पण ती मामांच्या इकड होती गवारेंची अ ललिता धोंगडे होती
ललिता धोंगडे हा वळखीत आहे ना ती आम हा हा माहितीन ती
हा हा ती माझ्या वर्गात होती ना
हा.
मग मला वाटलं पण असं पण तुम्ही गवारे येन ती धोंगडे नंतर नाव आठवलं.
हा नाही मी ना वासळ पण इकड दिलंय मला
हा का
हम्म
मग तुमचे पोरं मोठाले आहेत ना मग
हा पोर मोठाले एक नववीला जातो शाळेत आणि ही अकरावी ला ह् ब तर त्या जाते त्यांच आवरून दिलं क मंग असंच थोडी थोडी भाजीपाला भेंडया हे ते लावलं होत्या भेंड्या थोडी गोरानी
हा ते चालू असेल निंदायचं काम
हा मग तेच निंदायचं काम चालूय थोडं थोडस
हा हा कुठं राहतात इकड रस्त्याच्या देउलवा देऊळवाडी की
हा हा नाही देऊळवाडी कस राहतोय रामदास बाबाचं मंदिर माहितय का तुम्हाला
हा हा
हा मग त्याला मंदिरा पशीच राहतोय.
हा ना हम्म हम्म
हा लोके हे मामाच गाव आहे का तुमच्या
हम् शेनवड मामाचं गाव आहे ना
हा माहिती आहेय ना मी वळाखलंयना दीपाली कून ओळख काढली होती.
हा हा दीपाली सुनबाईय मी सासूबाये
हा आल्या कधीतर या घरी मग हा
ते रस्त्याना येतय ना कधीतरी आता उन्हाळ्यामध्ये आले होते ना लग्नाच्या टाइमाला
होय मग तवा काई ओळखत नव्हती आपली
हा ओळखई नव्हती.
हम्म
हा रामदास बाबाच्या मठाला कधीपसून यायचंय पण कधी सवडच भेटत नाही आता माहेर आहे तिकड जवळच असून तरी सवड भेटत
हा ना आता पोर राहते ती.
हा पोरं राहत्यात आम्ही राहतो इकड टिटोळ्याला
हम्म
मग कुठं मग तुम्ही येत असतील ना कधी इकडं
नाही आम्ही येत तिकड आहे म भाऊ राहतोय चुलता राहतोय पण मग नाही येत कधी हम्म तेच घरी येतत इकडं गावाला
हा हा पोरांची शाळा चालू असल्यावर नाही पण उन्हाळ्यामध्ये यायला तर ते गावाला येतेत. अस होतय हा, हा
तुम्ही मंग अवनेल घरी जायचं का
हा अवनीला घरी जातोय ना पोरांच्या सुट्ट्या काढून दोन चार दिवस सोगनीला मग सुट सुट्ट्या लागल्या का लगेच आज सुट्ट्या लागल्या का उद्याकड लगेच जावच लागतय आपल्याला हम आता उन्हाळ्यामदी सुट्ट्या लागल्या का सुट्ट्या लागल्या तेव्हा गेलो तर आता शाळा भरली तेव्हाच आलोत
हाव ना हा, हा मंग काही काम राहते
शेतातलं आमचं कुटुंबही जास्त आहे
हा, हा फॅमिली जास्त आहे तुमची
फॅमिली जास्तय आमची आणि मग शेत आहे तेवढंच आहे
हा
शेत आहे तेवढंच आहे ना हा आणि मग आवणी, सोमनी पंधरा, वीस दिवस मग दिवाळीच्या सुट्ट्या राहत्यात तोपर्यंत राहायचं मग शाळा भरली का यायचं
ह
मग आता मे महिन्याच्या
तुम्हाली खेडे व चांगलं वाटतय आहे का शहरात
काही नाही वाटत इकडे आम्हीच चाळीमध्ये असतोय
हा
आता मग नाही याव इकडं तर डबा होत नाही ना
हा डबा रा
असं आहे डबा करायसाठी नाही तर काय नाही तसं घरी काय कामाची सवय आहे घरी गेला काय घरच्या सारखं तिकडला आलं का इकडच्या सारखं
ह नाही का इनली नाही का घरी असं म्हणजे काही घरी काम करती नाई, नाई सकाळी बाया
पण आमचं येवली, जावली राहतय ना मग काही वाटत नाही वाटत वाट आणि इथंही पोरांची उठ बस चालूच राहते लहान पोरं असल्यावर हा लहानलेचत अजून
हम्म
आणि आता चार वर्ष झाले आलोय ना
चार वर्ष झालं का
हा आता उन्हाळा आला का मे महिना आला का एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या का जून मधीच यायचं हा परत घरी परत आवणीला जायचं मग काय वाटत नाही तिकडं राहिला काही ते
हा सवय अस
परत गणपत हा गणपतीच्या सुट्ट्या असल्या का
हम्म
तवा पण जायचं आणि यायचं
गणपती बशिवीत्यात का घरात
नाही आम्ही रानातच राहतोय ना आणि मग नाही बसवते पण सुट्ट्या असल्या वर मग जायच
हां
हा गणपती नाही बसवते
आणि मायर कुडलंय तुमचं
माहेर आशे किरणवाडी
अशा किरणवाडी मग काय हिकडचाच पट्या हा आम
हा तिकडचाच पट्टा हा. मामाच गाव मामा कुद्यांचेतथले.
कुद्यांचे का.
हा.
हं.
हा मग ते मामायेत आणि इकडं. त्यातरवाडीला दिलेय.
कचरवाडीला दिलंय ना.
हा दिपालीने आम्ही सासूना झालो दीपाली सून झाली मी सास सुई हा हा. काय रे मंग आता इकडं पोरांचे काय शाळेत नेऊन घालणं आणणं.
हा तिकडं कायतीच कामण घरातलं काय धुन भांडीन झालं.
चार पाच चक्कर होऊन जाते आता पाचवा चक्कर होईल.
सकाळशी लवकर उठाय लागत अस ना.
हा सकाळची लवकर उठायला लागते साडेतीन ला डबा करायला उठाय लागते.
हा.
आणि मग परत झोपून घ्यायचं.
मग रात्री जी मग तुमच्या इकडे लवकर जेव ना कटी नाही ना बार दहा वाजाच्या जेवायला.
नाही आम्ही घेतोय जेऊन. लवकर जाय लागतंय हा आठ साडे आठ वाजता. हम जेवतोय आम्ही.
हम.
हा आणि मग तुला सकाळ लवकर उठायला लागत त्यांला.
हा.
एका बरोबर मग तेवढ्यांलाही मग जागर बसायला आता. पोरांला लोकर उठाय लागत आहे मग. हा मग पाऊस आहे हे पाऊस येतोय. काळोख आहे असं थोडं आताच बस हय
हा आधी भरपूर होता ना आठ दिवसाच्या आधी तिकड लय पाऊस होता.
दहा बारा दिवस झाले लय पाऊस होता घाबरवलाच जसं काय.
हा ना लय पाव अस म्ह लन तिकडं जास्त असला का म इकडं राहतोय पण जास्त करून तिकडं लय होता ना.
हा तुमच्या आवणी नाय आली का.
आमची आवणी नाही आली अजून आठ दिवस आठ दिवस लागतील.
हा ना बरं रोप येत तो पर्यंत हा. ह मग आवयला नाही जाते कुठं.
हवयला नाही जात कुढं आम्ही इकड राहतोय ना असं मळ्यामध्ये. मग इकडं कोणी सांगायला नाही येत ना तिकड गावामध्ये येते गाडी न यायला. मग तिकड राहतो ग्रुप बायांचा.
हा इथं जोडी पण पाहिजे ना नाही एकिला दोघीच
हा जोडी ना कोणी ना मला सवयी नाही आता जायची इिकड आवनीला घरची कायची ना बस. म घर घच्या घरी करी ते बघ.
सगरीष्यती कतात.
नाही का आम्हाला जातच ना कंपनीमध्ये.
हा कुठं गोंद्याला.
हा गोंद्याला जातेच. ह तें मग राहते शिपा शिपा राहत.
हा सेकंड शीप, फर्स्ट शीप, नाईट ला राहत असतील.
हा अशा शिपा राहतात तीन.
हा तीनशे पस राहत्यात कंपन्यांना.
हम्म, बरं आहे आता इकड राहत्यात कंपन्या.
हा हा तुम्ही कस काय? कुठून जॉईन झालाय?
हम्म म्हणजे?
या याच्यामध्ये?
ग्रुपमध्ये का?
आ
अ ती म्हणजे माझी नानी आहे ना वासाईला. नानी-नाना मग तेनी मला जॉईन केला ग्रुपला.
हा काय.
हा आधी मी नाही म्हणत होते. पण मग त्या म्हण काही नाही म्हण मग दिला नंबर मग त्याने घेतला हे करून.
हा हा पण आपल्याला कधी कधी टाइम रा कामाच्या दिवसाला परत कधी काय.
हा टाइम नाही राहत. पण मग काही थोडा टाइम काढून मग येतय ना बोलता.
हा हा.
त्याच्यामुळे म्हणाल, काढेन थोडासा टाइम.
हा हा किती झाले तुमचं ते?
ते ना झाले अ वीस झाले.
हा का, मग तुम्ही जास्त कॉल केलाय ना.
जास्त नाही. मी म कोण जास्त कॉल नाही मी तिकडून जास्त कॉल यायलेत मला.
हा का.
हम्, मी कोण जास्त कॉलच नाही, व्हायला आधी आधी आहे ना फोन मगं जास्त कोण लागतच नव्हता. ह आणि तिकडून येणारे कॉल यायचे. मी ऐकून कॉल जात नव्हता. हा चालत